हा हा
हा बोल
हा बोलता ऍडमिशन घेतलीस का नाही अजून
नाही व अजून घेतलं आता कस का कॉल लागला ग तुझा मी लावताना क नाही फक्त रिंगिंग व्हायला लागलय म्हणजे तुला इनस वाटत
होय मला येनं झालंय खरं चाललंय
आणि तस केलं का नाहीग ते सक्सेस बोलच झालं ते कॉल झिरोच एकाच फक्त लिहिलं
आता काय झालेय काय माहील
काय बोंबच हवी सगळी
कॅपराऊंड कधी आहे मग
कॅप्रॉनड पुढच्या आठवड्यात मी काय चौकशीला गेलेच नाही भ निकिताला फोन केले त्या निकिता म्हणली पुढच्या आठवड्यात काय तर चालू होईल म्हणली ती च गेल ती वाटत चौकशीला
हा हा तुला किती पडले ग सीईटी ला
कशाला एम सी एला का एम बीला एमसी ला किती शहाशी पडल्या आणि एमबी ला एक
चांगलेत कि ग मग
नाही तू काय का मारय त का
मी आता तेतेी एमबीबीएस नाही ते आपल्या ग्रुपवर आलंव्हतं काय का ते आपण व्हिजिटला गेल तर त्या कंपनीला त्याच ते इंटर्नशिप करायला लागलेत
करा लागलेस
होय
किती महिने झाला आता
आता महिना होईल कि
म्हणजे कसं अपडाऊन तिकडं जाऊन करायच काय
नाही ऑनलाईन ऑनलाईन करालोय
मग फि किती भरलीस?
पाच
पाच हजार फक्त.
हा.
किती महिने मग?
पाच हजार उत्तर होतं.
मग, तू कुठला घेतल्यास?
मला इनस्टाक घेतलो.
चांगलं शिक
मग म होय, शिकवतात की ऑफलाईन तिथं जाऊन पण केलं तर, चालतयं खरं मग मला राहायचं अवघड होतेयं गं.
होय होय.